हा काही नाही. आता कसं झालंय ना मुलांना अभ्यासात पाहिजे तशी रुची नाही त्यांना सगळ रेडीमेड क्लासमध्ये मिळून जात त्याच्यामुळे त्यांना गाम बिर्याणी आपलं कस होत, आपल्याला स्वतः उत्तर शोधावं लागायचे आधी.
स्वतःतेच नाही पण ती मजा जी होती ती वेगळीच होती. पॅरेग्रॉफ मधून शोधून पटकन लिहायचं. वेगळंच होत, आपल्या वेळेसचे खेळ
हो. आपल्या वेळेचे खेळ आपल्या वेळे सगळंच म्हणजे सगळं डिफिकल्ट होतं. आता यांना यांना खेळ म्हणजे फक्तना मोबाईल आताच्या मुला मुलींना, बरोबर आहे का नाही?
हो हो ते कोविड मुळ कोविड मु खरं मुलांना समजलं मोबाईल का असत. सगळं ते ऑनलाईन वगैरे ठेवल्या त्यांना मुलांना सळ्या
हम्म आता सगळ्या मुलांचं नुकसान चाललं काय करतात.
आणि आता इंटरनेट एवढं फास्ट चालंय ए आय त्यावर हे
हो ए आय मुळे खूपच विचित्र तेच ना आता मुलांना रुची नाही राहिली रुची! रेडीमेड ची सवय झाली यता त्यांना सगळी. ह हा, बरोबर आहे की नाही?
पाऊस येत नाही.
आता नाईलाज आहे आता मुलांच्या पुढे आपल्याला चालता येत नाही. बरोबर तरी करत राहा मी करत राहते प्रयत्न, की मुलांना जास्त असं शिकवण्याचा. माझ्या परीने! म्हणजे कसं मग टेन्शन नाही राहत थोडस आपल्या बुद्धी नाही आपण अभ्यास केला पाहिजे. आपल्या बुद्धीने आपण चाललं पाहिजे. त्याच्यामुळे माझे प्रयत्न असतात मुलांना मी मुलांना सगळं हा सगळं शिकवते.
आपणच प्रयत्न करत यायच हो बरोबर.
काढायचे कसं काय सगळं हँडल करायचं असं मी माझ्यापर्यने शिकवतच राते हम्म. कारण कस आहे आपण शिकवल तर फरक पडतो मुलांना शेवटी. असं. त्यांना नाही ना एवढं काही समजत
आपल्या आपल्याला जे होत ते आपणच करायचं तेव्हाच ते हुशार पण होतील
तेच ना तेच ना हो तेच ना. त्याच्यामुळे म शिकतच राहते मुलांना असं नाही असा अभ्यास करायचा असं शोधायचे उत्तर आनसर्स वगैरे थोडं थोडं थोड बर सांगत राहते मी मुलांना.
गरज आहे मुलांना शिकायची आता
नाही पहिल्या सारख नाही राहि तर तेच पहि आपल्या एज्युकेशन नाच्या एज्युकेशन मध्ये जमीन आसमान चा फरक
पहिल्यासारखं काहीच राहिलं नाही पहिल्यासारखं लून राहिले ना ना मानस ना काहीच
हा पहिल्या सारखं पहिल्यासारखं का निघून व्हायला काय करता. पहिला जमाना गेला पहिले खेळ गेले अभ्यास गेला सगळं
नाही तर आपण आपला वेळ राहायचा दोन तास अभ्यास करायचा तीन तास खेळायचं लिगोर बरोबर एने आता आपल्या बरोबरचे गे हा हा.
क्लासेस नव्हता आणि काही नव्हतं आताच्या मुला आता क्लासेस ट्युशन आणि स्कूल मध्ये वेळ जातो आपण स्कूल मधून आल की अभ्यास पूर्वी आपल्याला खेवायला वेळ भेटायचा
हो हो तेच ना.
हा.
आता काय नाही आता आले दफ्तर फेकलं मोबाईल घेतला झालं त्यांचं काम. अभ्यास नको अन काही नको त्यांना आता. अशी कंडिशन आहे मुलांची फक्त आम्हाला मोबाईल द्या अन बास.
आम्ही अभ्यास करतो हो.
मोबाईल वरच अभ्यास करता आता, पहिले आपल्याला मोबाईल काय माहिती नव्हता. हा हा.
पहिल्या वेळेस आपल्याला स्किपॅड मोबल आता सगळे अँड्रॉईड मोबाईल वैगरे
हो प आपलेच काय नोककीचे डब्बे. आपलं नोबाईलचे डब्बे ते बी आपल्याला भेटायचे नाही.
हो. तेच ना आणि तेव्हा आपल्याला असं मंग.... मोबाईल म्हणजे काय माहित नव्हतं. आणि आपल्याला काय वाटायचं पण नाही कि आप.... आपल्याकडे मोबाईल नाही वगैरे आताच्या... हा आताच्या मुलांना स्कूल मधे अस.... मुलांकडं अँड्रॉइड मोबाईल...
लगेच बापरे...
हा म्हणजे सोशल मीडियाने एवढं मुलांना हे केलंय...
सोशल मीडिया पण आणि करोना काळामुळे खूप नुकसान झालं मुलांचं....
हा लॉकडाऊन मुळ खूप नुकसान झाल...
खूपच खूप म्हणजे इतकं ना.... मुलं अभ्यास विसरून गेले. सगळं विसरून गेले. सं मुलांना आई... आता अभ्यास पाहिजे आता. रेडीमेड, कष्ट नको आम्हाला....
हो...
कष्ट नाही कष्ट नाहीच म्हणता मुलं डायरेक्ट आता.... ह कष्ट केल्याशिवाय त्याच फळ पण नाही भेटत ना हो. बरोबर आहे का नाही....
हो.
आपण कष्ट करायचं म्हणून आज आपण शिकलोय स्वतःच म्हणजे काहीतरी करू शकतो मधून... स्वतः पुरतं....
करू शकतो त्याचं पण मुलांना पण समजायला... पाहिजे पुढे जाण आपल्याला...
काही नाही समजत वो मुलांना काय करता. मुलांना... मुलं म्हणत तुमचे दिवस गेले... ह ह ह.... आम्ही असा दिवस नाही करणार. आम्ही असं ऍडजस्ट नाही करणार...
हम् तेच ना पण आपण तर सगळ्या गोष्टी... अं....
बरोबर आहे ना. हम्म काय करत आता.... आहे त्याच्यात आता तरी समजावायचा प्रयत्न करायचा आपण आपल्यापरीने व्यवस्थित चांगलं.... त्यांना असं नाही असं करव असं कर बरोबर आहे का नाही... हम्म नवीन.... पिढी जरा फॉरवर्डचये....
म्हणजे आपल्याला जे कळत नव्हतं ते आत्ताच्या... आपल्याला ज्या वयात कळत नव्हतं.. त्याच वयात आताच्या मुलांना समजतायत सगळ्या गोष्टी...
बापर ना आपल्याला काही समजायचं नाही. आपल्याला... जी वही आपल्या सिश पेन्सिल भेटायची नाही...
ह..
आणि आता मुलांना पहिले पन्नास पन्नास... पाहि पन्सिल पेन्सिल सगं पाहिजे..
सगळं पाहिजे पेन पाहिजेत मग... आपण दोन दोन रुपेच हो...
आपल्याला काहीच नाही भेटायचं... हॅलो तेच ना पाच रुपयाची पेन्सिल घ्यायला.. पाच रुपयाची पण नाही आपल्या व दोन रुपयाची असेल बहुतेक..
हो तेच नाही...
का रडायचो छत्री भेटायची नाही कधी पाऊस जर चालू राहिल... पण ते गों गो गोंडपाठ घेऊन जायचं..
फ... म रेन कोठ पायजचझईन मला रेन कोवाच...
पाहिजे.
ह आपण भिजत तर भिजत जायच. काय आताच्या मुला नाही. अजिबात मा पाऊस जास्त पडला शाळेत महि
ते
हम्म
आताच्या मुलं नाही ऍडजस्ट करत. त्यांना सांगा म रे आम्ही असं कोणपाठ घेऊन जाय आम्हाला सॅक भेटायची नाही आम्ही हात मधल्या सुट्टी पर्यंत चार चार पि पिरयड घेऊन जायच मध्ये सु झाली का घरी यायचं जे राहि खायचं हातात दप्तर घेऊन जायचं म्हटलं.
डॉक् प
कंपस कंपल् बी कशी ह कंपल्स घेतली त किती क चालायचे आपल्याला
ह
असं कमपोस् बी नाही भेटायची पेन पण पेन बी एखादा भेटला तर भेटला. तोभी किती दिवस पूर्वाव लागायचा.
ज अ
ते आपल्या आपल्यासारख आताच्या पोर नाही सहण करणार बाई पाहिजे तर पाहिजे हवं तर हवंच आपण काढले दिवस आताची पिढी नाही काढायची आ त्याच्या पिढीला प्रोजेक्ट पेपररच पाहिजे आम्हाला हेच पाहिजे आम्हाला तेच पाहिजे. शाळेवाल्यांचे जास्त चोचले. प्रोजेक्ट पण एवढे देतात ते आता बनवायला. वायपर खर्च करायला लावता नुसता.
हो ना.
हा मग मुलं काय मुलं मुलांना प्रोजेक्ट सांगितलं का. ते आई आई वडील प्रोजेक्ट करतात बरोबर मुलं कमी करतात. आई वडील जास्त प्रोजेक्ट करतात त्या घेतात तर तेवढं कठीण ते मुलांना तसं बघायला गेलं तर प्रोजेक्ट खर प लो नाही
हॅलो,
हे लोकं, शाळेत ह्या, ह्या वस्तू घेऊन या, त्या वस्तू घेऊन या, असं घेऊन्या, तसं घेऊन एवढी लीस्ट बनून देेता फक्त.
हो ना
हॅलो. हा येतोय ना ताई आवाज, हा हा येतोय ना हा क क्रेमातीच्या बोसऽऽ तू बनून द्या, असं करा, तसं करा. ‌ ना तसं करा एवढंच राहतं आता, पहिले नै, पहिले आपल्याला आपणऽ मटर सांगितलं का आपण चिकन मातीच्या वस्तू बनवायचो, गोट्या, सीताफळ, सफरचंद आपल्याला प्रोजेक्ट सांगितला का आपण ते बनवायचं. आता नी आता सगळं रेडीमेडऽ क नाही आता शिक्षणाला अर्थ नाही राहिला ओ ताई
हम्
अर्थ नाही कायच, जाऊदे आता चालू ये चालू द्यायचं चला. चला ताई संपला हं, धन्यवाद हं
हो बस. नक्की